हॅलो
काय चालू आय हॅलो झाले काम
ह झाले
झाले काम झाले बरं बरं जेवण वगैरे झालं दुपारी
बापा जेवनी झा वर बशी
हा हा तब्यता काय म्हणता तुमचे
बाबा तब्येत चांगलीय आता
हा हा
तुमचं काय चालू अय
माझं काय न्हइच वाटलं कॉलगिल करा बोला याच्यासोबत
अस हा
काय बनवलं स्वयपाकात
काय नई बुवा
भाजी वगैरे काय बनवल ती
भाजी म्हणजे आज आलूची चटणी केली होती पापळाचा कुळा हम् अन पोळ्या केल्यान लोणच
लोनच हो लोनच पाहिजे आता उन्हाळ्याचं लोनच करा अस लागते पापड ते केले हा हा पापड तर करा केलेत आता उन्हाळ्यात पापड वगैरे उन्हाळ्यात केलेच आत ना
हो
कुरड्या वगैरे आता आपण केल्या सगळेण उन्हाळ्यात उन्हाळ उन्हाळ्याच्यांन कराव लागतात उन्हाळ्यातच करून घ्याव लागतात ते
नाहीत काय त तुम्ही काय केली होती भाजी म्हटलं
मी भाजी हे केलत होत वरण भात केला होता इलेक्ट्रेशिन वरण भात कंपल्सरी पाहि पायजी हा अन कवळ्याची भाजी केली होती
हा आणि बाकी तब्यता चांगली हाईत ना
तब्येतता वगैरे चांगलेय तुमचे हो ना तू चांगले आ तुमचे
हा
बाकी लग्नावर उन्हाळ्यात लग्ना लग्नाला गेला होते कोणाच्या
असं हम्म
लग्ना लग्नाले गेल्या नही का उन्हाळ्यात कुणाच्या
नई काय गेली न्हई म्हटलं आता आमच्या घराची जी लग्न हाय कीनी म्हण टल अकरा तारिकच लग्न हाय तर मग ते पोराच्या पाय नीसट बलावलं होतं
हा हम
तर मग हे गेले होते म्हटलं ते प्रेमरास पाटलाचे पोर पोरी साठी
हा हा
आता त्यानं मिटिंग घेतली त्यानं म्हंटलं की आता काही ते आमच्या घरी आलेत आम्ही येत नाही ते एकटे असले तर आम्ही येत नाही दुस शे मनतात अभि पाटीली हा तर येत नाही तर मग मी बोलली त्या दिवशी मी म्हटल की आम्हाला ज्या वेळेस म्हटलं एक किलो जव्हारी आणली त्या वेळेस म्हटलं मी तुमच्या घरची उलशी भाजी नाही आणली म्हट म्हटलं म बौ देच्या घरचं खाल्लं पण तुमच्या घरचडुबवलं नाही म्हटलं हात म
हम हम
ते म्हटलं तर आता म्हटलं लग्नाच आ त्यालाही चांगलं आहे म्हटल काही गरज नाही म्हटलं येतही नाही आम्ही
हम कोण अ असे कोण बोलली ती मामाजी
आं
माझ्याकडच माझं कुकू आहे म्हणून त्याच्या पुरीच
हा
खुकूझ
ह झालं ना आता अकरा तारीखच आहे लग्न ते
असं असं
हा फायनल झालं म्हटलं खामपडीने दिली ती पोरकीी दहा एकर वावर आहे एकटाच पोरग
हा हा चांगला आहे मग
हा आपण तर म्हणतो कोणा चांगलं हो त्याच्या पै आपलं चांगलं पण ते घरातलेच घरात लहिले म्हटलं चांगलं दिसत नाही
चांगलं दिसत नाही हो तसच असते
हा पण म्हटलं कविताबाई मी पैलपासून तुमच्याच इिकडे राहा मी इकडे जास्ती राहिलीच नाही म्हटलं
हम्मम् जाऊदे आपलं मन चांगलं ठेवा त्याच मन आप बदल कसं असो बदलता पाय तेे
आपलं म्हणणं तेच आहे मग भटलंर्
हम्म हम्म
पंढरपूरली
हम्म आमच्या इकडे झालं नाही एक लग्न आता तर हम्म हम्म लग्न जास्तच ना दोन तीन दिवसां लग्न आहे आमच इकडे तर आमच्या इकडे ते बहिणीच्या भावाचं लग्न आहे ठले तिथ जाव लागते ह आता उन्हाळ्याच्या न काही काही उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या काढले नाहीत ना लग्न
हा ना
हा ते आता आपल्याला करावं लागत आता जावं लागतात म हो हो जास्त लागत नाही आता काही उऊन राणार नाही त्याच्यान पावसाळ्यात काढला दे वातावरण कमी झाल्यावर
असच स
हम्म
तुम्ही म्ह मग होता काय लिपिका
हो ना पाह ना
पौन नाही म्हटलं व्हायरसलं कामाय बाई. काही नाही.